हां बोल
हा हं, काय करालाय?
चालय ब काय होतय कार्ड लावत बसले.
काय लावालय?
कार्ड कार्ड लावाय लागले ग.
होय.
हा स्वयंपाक तेन आवरला, म्हणलं जरा कार्ड लावत बस चुया हा, तुझ आवरडल.
हा आवरलं बघा.
होय हा हा आज काय मग विशेष. सोमवार आज सासुबईनचा उपवास असतोय.
होय, साधा आज साधच की स्वयंपाक.
होय, हा हा, तेच हम्म हम्म. आमच्यात पण साधच सासऱ्यांचा आज आमच्या उपवास असतोय ना सोमवार.
हा हा.
हम्म त्यामुळ म साधच केलेलंय.
होय.
हम्म फ्लावर, चपाती, आमटी. दुपारची जरा भाकरी, हम्म. डाळ आहे जरा दुपारची आणि. हम्म तुम्ही काय केलाय मेनू.
आमच्यात, आमच्यात आज सकाळी सोडलेला उपवास आईनी. त्यामुळ आता संध्याकाळी भाजी भाकरीच केली.
होय हा हा, ह हा.
हाय काय आता सासुबाईंची तब्येत काल गावासंन जाऊन आल्यानंतर
हाय हाय व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे
आहे ना
हां हाय हाय आणि ते रश्मिताईंच्या सासूबाईं का काय पडल्या त्यांना आहे काय गं बर
हाय की जरा दुखायला लागलेलं त्या हां हां तेंचा पण सोमवार होता म्हण त्यांना जेऊनच जा सोडून जावा मग त्यांच्या बरोबर आम्हीपण उपवास सोडला हम्म जातो म्हणालत्या त्या आंघोळ न करताच म्हणलं आंघोळ ते करुन जावा म्हंटल
होय हां हां होय हां हा मगाशी पोरी आलत्या सांगाल ते आमच्या शाळेत अस आमच्या शाळेत तस बसव तिझ्या मैत्रीला घेऊन त्या ग त्या मगाशी हिला रुक्मिणी केलय मग मी डान्स बसवलाय मग काकी डान्स करून दाखव तो डान्स करून दाखवतो मग डान्स करून दाखवला
होय
विठ्ठल विठ्ठल नाव सांगितलं इंग्लिशमध्ये स्पेलिंग सहित
म्हणून दाखवल्या होय सगळं
हा सगळं बडबड बडबड चालूच होते आल्यापासून बघ बसलेल्या माझ्या जवळच कारण श्लोकचा अभ्यास चाललेला होता ना मग त्या तिघिसनी पण माझ्या जवळच घेऊन बसलेली
होय मोबाईल बघालतो म्हणल्या कि मला
मग परत मी श्लोक अभ्यासाला गेल्यावर माझं पण काहीतर काहीतर सुरू झालं ते गाण्यासाठी फोन भाऊंच्याकडून मागून घेतलेला
हा
मला पण मग बसलो तेवढंच पंधरा वीस मिनिटं बघत फोन मग
हा हा
अस झालं हा हा आणि
आलेला मला वाटलं खालीच गेल्यात आल्यानंतर माहीत झालं ताईंच्या बरोबरच गेलं कि काय आई पण बाहेर गेलत्या ना खाली
होय हा हा. नाही नाही आलत्या त्या हिला घेऊनच आलत्या बसल्या मग खेळल्या चॉकलेट खाल्ल्या गेल्या मग परत हा
तेन चॉकलेट दिलती म्हणून
हा हा, आई काय कराल्यात, आई काय कराल्या म्हलं तर आई आमची फोन लावत फोनवर बोलत बसल्या म्हणून सांगालत्या.
फोनच चालू हुता, तेव्हा कुणाचा हुता, पल्लवी ताईंना फोन लावत होत्या ह्या आत्या ताई.
व्हय हा हा. म सई दिदीचं पण त्यात नाव घेतलंय सई दिदीला पण आता पैसे मिळणार, तुझ काकी नाही काय नाव म्हणला हाय ग, मी सांगितलेय तुमच्या आईला स्वयंपाक झाल्यावर फोन कर म्हणून. सांगालती, बड बड कर बसलेल्या.
हम्म लई सारखं बड बड बड त्यांना म्हटलं उद्या श्लोक दादाचा हॅपी बर्थडे, त्यांना पटनाच.
हा होय हा.
त्यांना पटन मी म्हणलं आम्हाला काय काकीनं सांगितलेली हाय.
हा हा. सांगणार की, परवा दिवसी हाय ग, मग ते आज मी रानात तेवढ फोन नंबर घेऊन आलाय त्यो, मित्रासनी फोन लाव मित्रासनी फोन लाव, म त्याच्या मित्रांना फोन लावला.
होय, हम्म मित्रांबरोबर त्यां आईवडील राहिल्या आणि कोणाला तरी सांगायलाच लागतंय.
अह नाय नाय फक्त मुलांना पाठवा म्हणलंय कारण श्लोक पण आमचा गेलता क नाय तवा आठ दिवस हुता.
हा.
त्या फक्त मुलांनाच त्यांनी बोलवलेलं अस तोडलेलं त्यांनी आणि मग परत जाता, न्यायला आली असं केलं
होय.
म मी पण म्हणलं तसंच केलं हा मग त्यांना पोरांना तेवढं पाठवा म्हणलंय पाठवतो म्हणल्यात, आता जी पाठवतील ती पाठवतील, जी राहतील ती राहतील. असं केलंय आता, कस हुईल कस हुईल म्हणलं.
हा.
आणि काय म्हणत्यास, तुझं आवरल?
हम्म आवरल, त्यांनाच चाराय लागलोय पोरीसनी, हा पोरीसनी
व्हय हा हा, व्हय हा हा.
हम् चारत चारत, त्यांच्या संग बोला.
व्हय हा हा. सासूबाई? मग त्यांना काय आता उपवासाचं केलेलं?
त्यानी नाही करतं फराळ काय.
म त्या काय खात नाहीत
नाही मी काय, काय खात नाही तेनी उपवासाचं. दूध पित्यात नुसतं नाही तर कॉपी पित्यात. होय फराळ करत नाहीत ते. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, आवाज येईना झालाय ओ. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो, हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. ह हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो..